तुम्ही काऊन नाही केला?
आग चा पाजत होती.
अरे देवा! मी म्हणलं बई येईना नाही काय? मं मीच लावून पाह्यती म्हणलं काय होऊ राह्यल.
नाही नाही येईन त मी चा टाकते.
हाव का? आणि मग मी म्हणल लागाना नाही काय काण म्हणलं यांच्याकडून.
हम्म. बर चालू होऊन जाईल ना मग? हा बरंय. थोडं पाय दुखतो फक्त. बरंये आता.
भाऊच बर आहे का?
हा. भाऊच बरय.
हाव का? अ हिंडवल कितीक लागलं होत कानू.
कंबर मध्ये असे लचक भरलेल झाल्त.
अन कस - झाल्त ते असं?
आग त्यादिवशी आपण बँकेत नव्हतो का?
हा हा.
तुम्हाला थांबल बँकेमध्येे रे
हाव ना. हाव ना.
तरी मी एक वाजपर्यंत बँकेत थांबले. तिथून आले ना? आवा केलं जेवण केलं. म लशात- चक्कर मारून मागून गाडीवाला आलं. त्याला असं फास्ट होती त्याची गाडी लई. आम्हाला पाडून न पुढे चाललं गेलं.
थांबला बी नाही का?
नाही व्ह. अं हां.
मग तुम्हाला कोण उचलेलं?
मग या ना एवढ्या सडत गे लांबला उलच. कारण मग ये उठून यईनाच. हि दांगोड केला मग पळत आले तिथून. ति हॉटेलत ता कोलंबी हॉटेल.
ह हां.
नाही पटेल ते म आमाला कशाला बोलीवती.
हो का?
हा.
अवघडंचए बाई. काय होईल याचा काही भरोसा नाही.
हा बाई. मुक्का मार जास्त लागला तुले.
मग लागतो म्हणजे?
हम्म. दिदीला बरंय का? ते दुखत होत ते. दिदि दुखायचं बरंए?
हाव, बरंय आता.
हा घरीच राहते का मग?
हा म घरीच ना दुकल कुठ तर उठता येत ग पायान ते अस. पाय दुखत होता म
हाय ना मला नव्हतं माहिती मला आणंटी सांगाय लागलेली काकू म्हणी त्या पाडल्या. त्यो बाबा थांबलाच नाही का, बाबा थांबला नाही?
नाही नाही! थांबला नाही तो फास्ट ही होता जास्त.
हा हा!
पोरग होत आग जास्त वयाच बी नव्हतं पिलेलं होत का काय
हाव का?
हा!
भरोसा नाही राहत.
अवघड ये! बाहेर जाऊ बाहेर येऊ स्तर भरोस नाही आता काय बाई मग.
हा मग बाई.
काय माहिती.
बरं झालं थोडं लागल कधी काही ऐकायला येत.
हाव बाई.
मग!
घासलय घुसलय वरती पण मला बरे पण तंगडं तुंगडं नाही मोडल.
मंग कंबर गीबर नाही गेलं एवढं तरी बरं झालं ना.
हा!
इथं करुडी फाट्यावर माझ्या चुलत चुलत्याचा ऍक्सिडेंट झाला ना.
हम्म!
त्याचा तर पाय काढलाच पण ती बया तीन महिन्यापासून गाठीती.
बापरे!
आणि गुडघ्या पसन पाय काढून टाकिले त्या काकाचा.
हा बा
हम्म! आणि ते काकू तीन महिन्यापासून गाठी तिथ सुट्टीने अजून त्यांच नुसत ऑपरेशनवर ऑपरेशन पायात पूच होऊ राहिला त्यांच्या.
बाबाहो!
आत गणिम त्यांचा पाय नाही काढला जर असं आले काही तर मग काडव बी लागल.
हा बा त्या थायरॉइड तुरॉड असन ग मग नाही तर शुगर असन जास्त. शुगर असन जास्त त्याची.
मग आणि रॉड अन ते टाकायची ते काय खरं आता त्यांचं घरच बसल.
हव बाई.
असं काही बी ऐकायला येत.
ते असल्या मूळ
आस वाटत आपण लय सुख हाय बाई काय बी होऊ राहील आता.
ते ना!
पोर
पोर तिथ ट्युशन ला गेली की बाई गेला होता आता.
हा न का ट्यूशन कठ ला लावेली
ट्यूशन कासग कई
आणि ते पांडुर सरच बंद झालं काय?
काय माहित ते पांडूरा सारकडं नाही येत आही
अव का
पर लय त्यां नाही इ ते पाड स
हा. त्यागवान ल खायला.
हा
काय बनवेल खायला.
पोळ केल्यास भाजी कची?
हा का नाहीई.
खाय ना.
हा काव दवाखान्यात गेलते का मग
हा काल गेलती तेरजी गेलती.
हा हो का? किती कॉल राहिली तुमची?
मग एकतरी एक राहिल्या आणि दुसर्या तरी चार राहिल्या.
हो का आंटी लावला होता.
हा अध पला त छतचाध्या आता किन अर्ध र
हम् हम त्यानचा आलता मला
हा ग त्या शतातून घरी आल्या असल मग
हं.
शत तुंगरी आले असं म्हटलं त्या मग
हा त्यांना करा तसं.
हा ते आ मण मी साध्या कर तू माग घरी
ते स् बाग कता फोन आला त म्हाला काल
कोणत्या?
राणी
ह का
मॅडम
हा का?
पण मी काही उचलत नाही बी त्याच्यासाठी जालालतो
हो ह.
उचललंच नाही झालं म्हण. पाय नाही म जरीसाठी झाला असे ते कधी असत कोणी करधी कामासाठीच करते ना.
हा.
मी मग नंतर लाव आज सकाळी त्यांना तर म्हणजे कॉल करायच होत तुम्ी म्हणल ह म्हणललं पाहा त्यांना काही केलंच नाही बाई
काक
हम्म.
ह
नाही म्हणलं किती झाले तरहि थोेस राहिले.
हा.
थोटच राहिले म्हणे म आता
हा सलाला
हा.
ते आचा दिवस आहेटतल.
मई काही दाखत नाही बेटी
त्यात काय
काऊन काय माहिती
मग आता कॉल करू दुकास कसं मिट वे जा
आं
आता मला कर तो का असतल मिटवेन म्हणलं मग
काय म्हनले तुम्ही
अगं मला कॉल करला म्हणात मग समेट पन त्याच्यावर होईल
ते तिथं काय दाखितच माहितीय का असं अ रेष दाखविती दर्शित बाकी अजून जास्त कि नाही
ह
इकड
आग दाकीत अस ना द दि संख्या अस ना
ह
संकेत किदा स ना
हा ती दाखवित्या
हा मग संख्यात तेवढीच संख्या राहिली का मग तेवढी पुढं संख्या राह माग संख्या राहती प
हा थांबा एक मिनट तुम्हाला सांगितली मी ती असं दाखविते पा तिथं
आता ना बोलून घे मग मला स्क्रीन शॉट पाठव एक मी सांग
बॅग नाही होत नाही वहिने ते आता
नाही बॅक नाही होत ते
हम्म अठ्ठावीस आणि तिस असं दाखविले
अठ्ठवीस आणि तीस म्हणज ते अठ्ठवीस कॉल होय असल ना मग
नाही, नाही हा मी कशाला कोणाला बोलले चार का पाच नाही अजून
दोनच वेला असेल मग तु अठ्ठावीस तीस म्हणल्यावर
हव का तुम्हाला स्क्रीन शॉट टाखेन मी मग ते काय राहत अठ्ठावीस तीस
झालेले कॉल येते आणि बाकी कॉल राहतेत
आह का इ तसंचन काही
हा तू झालं का मला स्क्रीन शॉट पाठव मग सांगा ते
हाव ना
अ..
तर आता तुमचं बरं आहे का त्याला असं खपली आलती का
हा खपली आली पायाच थोडसं सूज आलेली ना त त्याच्यामुळे हा वै दवन दिवसच त्रास होत त म्हाला
मंग बाई
गाडीच मार लई लागत
हाव, हाव नाही का एक जायला लगेच ते वाकडं, वाकडं चालतं
हा त्या गाडीवरून पडली होते
हाव
बापे
हम्म
कंबरला लाग अस जास्त मार
हम्म
हम्ा कोण गावात जायला होतीस काय तू
तिकडे गेल ते अ
आवाज कितर दडा ब लागे
माझ्या घरी बा राजणगावला गेले होते मी.
हा का
हा काय म्हणल्या?
मम्मीने ते बरे का तुझ्या?
हा बरं आहे सगळे बरे तुम्ही मला ना थोड्या वेळाने करा आता फोन आंटीला बोलत का नाही मग लागलं तर
मा नाही एकाच्यावर एकरा देणे एकाच्यावर पाच राहिले
मला मिसकॉल मारा ना मग आता थोड्या वेळलाने अटीला तिला बोलून घ्या मग थोडं लागलं तर
हा हा
मला मी मिस मारा मग मी समजून देईन का आता कोण येणार आहे.
हा हा चालतंय हा ठेव झालं ते सबमिट कर फक्त आता ठेवल्यावर
बरं बरं
हा